हम, हो बोल हम्म, भाकरी कराय लागले बघ, तू? माइ त आत्ता एक झाली बग बा
हम् काय कमी आल का नाय दुखतेलं? दावणार परत आता.
बघू या की आता तेव कुठेतर करायला ते सुवर्णा काकीकडनं घेतो नंबर, आणि त्याला लावतो फोन बाई.
म्हणजे त्येला कसं? माहिती आता.
त्यांच्याकडं नंबर आहे ना किसना अण्णांच्याकडं.
न्हाई नाय तेला काय सांगणार? म अस्सं हे हूतय म्हणून.
मग वयच कि मग आता काय सांगायचं?
तेवदस औषध म
देतोया बुघूया संगाइ म्हणल्याली. चाबक्काच्या येनं आगं आजिबत गुण येना झालाय बाई.
कस काय ते? त्या पोरग्यापशी जाकी मग. बेस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड.
नाय बाइ .
ब व्यवस्थित.
हां पाऊसय का?
पाणी पडतया.
पाणी पडतय वय.
होय माई काय म्हणली उद्या येत्तो म्हणली का मग?
हम् नाही बाई ते मामाला सांगाय आल्याला ते मामा कसलाय तोका सांग बगुया?
आसा का करतुया? नाय म्हणतुया येयला.
नाय म्हणाय लागलाय आपुन नाय म्हणतोया, तुमचं तुम्ही कायतरी करा जावा तिकडं.
म आता सुम्या-परशाला लावा आणि येताना एस टी पण हाय तरी डायरेक्ट म्हणजे आली असती की मायगरी एकटी.
तिला कळायला पाहिजे गं. आता हे बघ आम्ही इतनं कशातर जाईल हिला रंकाळ्यापर्यंत तरी यायला कळल वय.
हं रंकाळ्यापर्यंत बी ना हो होय तिला आन म आई काय कर मग राहायला एक गोस्ती आणज तिकडं मग मामा बसुदे येतं त्यो बगल काय ते.
म आता काय करायचं सांग तिथं आ म्हणजे अआ मामा हायत की .
नाइ म्हणलाव येयला.
नाईच म्हणाय लागला. आणि ते आपलंच खरं करतोय माहित आहे नव का?
तेजं काय नवस अवघडय. सुमित कुठे गेलाय बाई.
हम्म.
तेला काय? मम्मी खाली असल.
हम्म. चा पिलास का तू?
दुध प्यायलो.
दुध प्यायलीस वय. हम्म हम् बोल आणि दीदीयया. ते दाजी आल्यायत म्हणून दे दिदी खाली गेलीया.
तिला काय काम नाय निवांत.
दिदीला काय निवांत बा
आणि माझा बेबी
बेबी पण खालीच हाय.
लाड्या कुटं गेला?
लाड्या अभ्यास कराय गेला दारापुढ,, हं विघनु च्यात गं.
त्यो जूडिदार
होय आता तो जोडीदार धरलाय त्यानं,, आता पिली राहिली मैत्रीण आता तिला धरली होय,, तू कुठं काय कामाचं बगतीस का नाही.
हा
तू कुठं काय कामाचं बघतीस का नाही म्हण
बघतोय बाई, पैशे दितीस.
हं देतो की बाय,, जा बाय कामाचं बग कायतरी.
सराांनी पिन बी अगं म्हटलंत, आणि तिने काय आता सांगाय नाही, मग काल त्यांचा फोन आलता मग मला म्हणलं हुतं,, अ त्या पूर्गीला माझ्याकंन हे भराय लावलय की तुम्ही
हा काय
पुर्गीला म्हणजे मला तिने लिंक पाठवली, म ती लॅपटॉप वर भरायची हुती. मग माझ्यात ती भरायला ई ना गं फोन वर, मग ते म्हणलं तिथल्या एका पुर्गीचं सिलेक्शन केलय तिला सांगतो मी. मग तिनं भरलिया, मला म्हणलं तिनं टेस्ट दिल्या आ तुझी म्हणजे रिझल्ट दोन तीन दिवसात ईल मग सांगतो म्हणलं तुला फोन करतो मी.
ए जा बाय, उगंच कसं घराचं
मग तोवर त्यांचा चुलता वारलेला ग सरांचा,, मग ते दोन तीन दिवस तवर हुतंत इकडं पुण्याला आलतं मुंबईसनं.
हा आलतत व्हय,, हम्म हम्म, बघायचं काम संगुआय हाय नवका,, भाकरीच कराल्या, शेतातले झाले तर आता काय, आता काय काम हाय आता निवांत हाय आता दोन तीन दिवस झालं घरात आम्ही.
झोपा काडा.
वय आता,, हो वैदू व च कुठं भाएर गेलाय बाळ.
सय वय,, संगुआय काय करत्या,, भाकरी.
व्हय भाकरी कराल्या तीलाच बसवलय, माझं दुःखा लागलय म्हणून मी बसलूय साईताईच्यात.
काय नव्हचं बाई, घसरगुंडी हाय आमच्या इथं येणार हायस काय बघाय.
व्हय, म्हजे मी पडतो नाई तुमच्या इथनं. घसरगुंडीवरनं,, मला सांभाळचीला आदी. हं. नाही नवका अजून याला,, बाई ते सोन्या काय लवकर सुडतुय वय
बाय आता साडेआठ लाच.
व्हय पाणी सोडणार.
लवकर नाही.
आता खाऊन आता, आधी खाणार आणि मग पाणी ब
लय बाय टायमिंग तिनं हे केलं, दुसऱ्यासनी ताप सगळा.
होय तर काय शाने आणि आवरतय वय गं.
तिला बुलून बी झालं
नाही कि मी त्याला आणि राग यायचा.
होय तेच की, काय नव्हच. मग काय निवांत.
निवांत बग. तू?
व्यवस्थित. मी पण पुसरायला गेलतो मध्ये चार दिवस आलो बाई मा बाळाला बघायसाठी. रुद्रा व्यवस्थित आहे बघ. आई जाणार आहे ना आता.
होय जायच्या आई. आता बघुया काय काय होत्या. आईच आणि
थांबलेली ग. रविवारी म्हणती जायला तर जायाय येईल म्हणून.
हा मग तेच कि, रवीवारच्याला आम्ही पण जायचं म्हणत तिकड. तर मग बघुया आणि काय काय होतंय.
आता सुम्या परर्शा जर व्यवस्थित गाडी मारत असतील तर गेली असतीत गं आणायला बिनायला आता परसात पण काम
नाही होय ग. म्हणून जरासं हे वाटतय. ह. बाई. मी सांगतो नव्ह का बाई भ्या वाटतंया.
काय नव्हच बाई आणि आता बघीतलसना एक्सिडट तेन बाई.
हो रस्तायाने बघितलसपावसाळ्याच हे हाय. गाड्या बिड्या निसटतात. आता पण भ्या वाटतय.
ते आणि पाऊस आता कंटिन्यू चालूच हाया.
होय.
कोण कोण आहेसा तिथं? आई, तू, संगु आई.
होय. आई, मी, संगुआई, वैजु. हा या सगळे आहे.
होय. वेदया कड दे की.
हा नको. तो नाही येत खायला खायाय लागलाय.
खादीला खाऊन झालाय मो
मोठा होय. पैसे संपवायच काम करतोय.
काल बाई तेन सहाला सप्त शिवा घालत्या वाटत.
होय. थांबा आई कडे देतो.
आते.
आई हॅलो. हायसा का बरी.
व्यवस्थित. तू? होय. तु आहेस का बरी?
हाय हाय. काय करतायसा?
काय करू घसरगुंडी करायलोय बाई. घसरगुंडी करायला लागलोय. हे सांगतेय. मेंटलच आहेस तु पाक.
आईन दिला का आईकड.
आईकडे दिलतास कळलं मला.
हा तेव्हा आई आण ती संगु आई हाय नव्ह का देवू संगु आईकडं? हा.
हॅलो. बोल बोलतोया. तुम्ही भेटता काय? आगं भाकरीच करायलोय का. सुपनी म्हणाली दुखतंय माझं दुखतंय म्हणली माझं म्हणून दे सर्ग ला.
होय बाय दाऊन येऊ दे तिकडं.
होय.
त्या अबूच्या परग्यावषी जा
नाय म्हणते ते चाबुकच्या पोरग्या पशी. होय मम्मी म्हटलं काय संगूत् ती म्हणलेली काय सांगू कुळीद्राचं पोरगं कुळीद्र करापशी एकदा दाखीलेलं. असं दुःखत कडीत्रकारशी दाखीलेलं, हितं होत् ता तवा बाय म्हणं ती माई
उता तवा वय.
हा दाकीलेलं त्यांनं औष दिल्तं कमी आल्तं म. म्हण लोकेशन नंबर हाय त्याचा
हम्म.
म घ्याचा नंबर मागून आणि फोनवर न सांगायचं असं असं दुखतंय त्याच्यावरन औषधं द्या. म्हणजे मोबाईल वरन भावा अंकलच्या पा पुरलं ते औषिधं. मग तेच म्हटलं क आता ही चोपदाराशी म्हणती चोपदारा जेना कमी आलं तर जेचा म्हणजे जे त्याविषयी कमी येत इंटरेस्ट दाखवाय पाहिजे नाय. मंग तेच म्हणते न तिला मी
म काय म्हणली आता
बघतो म्हणली बाय आता काय करते करून देऊ मी सांगेचं काम केले. दिदू ते दिद दाजी आणि हे आलेत हम्म नंदंच मालक आल्यात ग
बाई आल्यात होय
ह आल्यात म खाली गेली बाळाला घीऊन.
अस्स झालं होय
बाळ हाय हाय कमी झालाय की टल्या रुद्र आहे का परी? नाईये.
जपा
बजापा गेला भायेर
लाड्याल ना अभ्यास करून
ना यीऊ का लाडूचा अभ्यास काय सांगतेस निम्म खेळ निम्मा अभ्यास.
तेच की पन्ना पन्नास टक्के ग
होय म तेच म्हणलेम का
पन्नास टक्के खेळायचा पन्नास टक्के अभ्यास करायचा.
होय आता रुद्रा हे करत असेल लय पालथी पडत असंल.
पडती बया आता पाचवा लागायचा राईन तिला आता दोन तारखेला.
होय म तेच म्हणलं म का अंन्सुल आता तिसरा संपुन चौथा लागायचा बाराला ग. होय.
त्याचं पण पाचवा लागायचा.
होय महिन्याचा फरक् गं.
होय ते दिदी म्हणत होती फोटो काढाय तेज.
कुणाचा बाळाचा,
होय, ते नवीन एक ड्रेस आहे ग मग ते म्हणलेले घालून फोटो काढणार हाया.
हा हा हा कुणाकडं मला काय माहित नाही.
हम्म गुलाबी कलरचा ड्रेस आहे परवा बर नव्हत त्याला.
होय अग अचानकच पोटात कळ करायला, दाखीवल त्याला कळ्यात हे आहे ना का, हवेन वातावरणान,
हेंचा पाऊस ऊन वारा सगळं एकदमच आहे नाय,
मग तेच झालं या आणि ते सोप्या शार, करते या,
आं,
सोप्याचे सोप्या त खेळते ग आज खेळत नाही तस, म जरा सोप्यात गार हवाय नाही. तेच्या कारण ग,
उंदराच काय केलं पप्पांनी त्यांनी!
बघुया पप्पा आहेत का खाली मी बि लक्ष? शिऱ्याला इकडं भाकरी करायचे नादात ग,
बोल ग रात्री म,
ते कुणाठाव काय करते आधी बघतो की आण्णाला बघायला लावतो. झोपतीय या झोपायं काय करतेय. तिकडचा बल क नाही न्हाणी कड, नान्हीच्या त्या साईडला बल हाय त्यो कनी इकडे लावा य लागतोय ग. न्हाणीत आहे कणी, हा त्यो बल इकडे लागतोय, लागतोय की त्यो म डिंब आहे नाय जरा,
हम्म खर तरीपण उजेड येतोय बाई,
उजड येतोय खर उजड्याना इत नाहीत नाही आता किचन कट्यात कसं. त्यो बल मोठा तेन हुंदर नाहीत हा होय म्हणून, म्हणते बघुया आता काय करतायसा ते!
नव्हे आणि पांढरा चालू ठेवून चालणार नाही ग.
नाही लय प्रकाश आहे नाय तेला,
तेच की हे होणार ग,
हम्म बघूया पप्पा काय करतोया,
हम्म पाणी आलत का,
नाही अजून आलेल तवर म्हणलोय म आता बसलोय सुपनील दानच्यात भाकरी करून आलोय नाही का.
म कर कर अस दे आणि,
नाही,
होय आज मंग आज का एक दीस अडाण घालतास म्हणून व्हय,
होय बाई सर्दी आहे नाही त्याला मगाशी औषध कवा पाजलय तिथूनच,
काय नाही नव्हच बारक्या बाळतीन बाई औषध सपलं वाटत रे दिदी म्हणती.
कुणाल ठाव बाई म तु आता म्हणली दाखवून आणायचं!
व्हय मिळतंय खर तसं, पाऊस आहे बाई इकडं बि तिकडं!
इकडं बीन पाऊस आहे. काल लई पाऊस होता बाय, आणि गार हवा ह्या पावसाळा गोणी नाही आलेल. व्ह पावसाळा ह्या घारटा आहे गं.
हम्, थंडी आहे. आपली नदी जवळ आहे ना स तिकंडली त्यामुळं
हो. व्हय.
लय येतोया.
होय.
अंकल आले नाही व्हय.
अंकल नाहीत ग. फोन पिन कुठे लावाय नाही. येतील आज लवकर. काल लई उशीर लागलेला. धा परसात आठ वाजता ये ना नंदेला फोन लावलेला मगाशी ते
डबा नेता सकाळी
नेला नेला बाई. गडबडीन दोन चपात्या घटभाजी केली कोबीस अन् दिला. सात वाजता तरी गेला घरातन बाहेर.
डबा दिला.
तिला की बाय.
काय न्यूज, रेणार गावात असता काय?
होय. आठ वाजता येणार म्हणला.
जीऊन येणार आहे.
नाही. जेवायला घेतला
हम्म
काल अकरा साडे अकरा वाजता आलता.
बायगाव गेलता न,
होय.
स्टेटस लावलेला
होय.
आणि कोण गावातली पोर होतीत का?